आवाज येतो क्लेअर?
हो, येतोय बोला की
झालं का? जेवण वगैरे आवरलं पण?
हो, झालं जेवण आताच. तुमचं झालं का जेवण वगैरे?
हो, हो, झालं आमचं ही सगळ आवरूनच मगच तुम्हाला कॉल केलाय. बर, बर
काय म्हणताय? सगळं काय व्यवस्थित?
हो, सगळं ओके आहे. आहे आपलं डेली रुटन रोजच चालू आहे आवरायचं
हाऊस वाईफच आहात ना तुम्ही?
हो, हो हाउस वाईफच आहे मी, पण घरात बसून सुद्धा म्हण- जे शिलाईच काम वगैरे मी करते. जेवणाच्या ऑर्डर सुद्धा मी घेते. नॉन व्हेज, व्हेज त्याच्या ऑर्डरी सुद्धा माझ्या चालू असतात.
बर, तुम्हाला परवडतय का ते ऑर्डर वगैरे घ्यायचं?
हो, घरात बसून तेवढं होतं, म्हणजे कसं होतंय, आपल्या जेवणाबरोबर आपलं जेवण होऊन जात. आणि कसं आहे म्हणजे, त्यातन येणारी हेतू मुळ आपल्या घरालाही थोडा फार आधार लाभतो. ती जी इनकम आपण जे जेवण वगैरे- करून देतो. ते त्यांच मंथली जे पेमेंट आम्हाला येतय ना त्या पेमेंट- त्याचा थोडासा खर्च मला किंवा एक माझ्या संसाराला मी हातभार लावू शकते.
बर, शिलाईचं म्हटलं तुम्ही शिलाई च कोणतं काम तुम्ही करता?
हा शिलाईच म्हणजे मी साड्यांना पीको फॉल करते. आणि ब्लाऊज च जे अ म्हणजे एक्स्ट्राचे जे काम अस हात शिलाई म्हणा किंवा हुक बटन वगैरे जे लावतो थोड असत म्हणजे आमच शॉप आहे ना त्या शॉपमुळे ते काम मला घरी मिळतं मग ह्याच्यावरर दिवसभर मी ते ही काम करते
मग हे सगळं तुम्हाला हँडल होत का दिवसभर करायचं
हा होत तस म्हणजे जास्त काही लोड करून घेत नाही स्वयंपाकात काम होणार तर ते स्वयपाकाबरोबर स्वयंपाक होऊन जातो माझा आणि त्यामुळं काय त्यात मला अ इन्कम पण त्यातून मिळ.. त आणि स्वयंपाकानंतर एकतर दिवस भर वेळ राहतो म्हणजे स्वयपाकाचं जे काम असतं माझ ते सकाळी एक दोन अडीच तास आणि संध्याकाळी एक दोन अडीच तास अस.. म्हणजे ते करून आम्ही ऑर्डरची ते पोहोच एकदा केली ना कि मग मी निवांत असते काही एवढं त्यात प्रॉब्लेम येत नाही आणि त्याच्यानंतर मग दुपारचं वेळ असतो मग दुपारच्या वेळामध्ये म माझ शिलाईचं काम जे आहे ते सगळं सगळं मी कव्हर करत असते
मग हे सगळं तुम्हाला हँडल होत तुमच्या हेनं त्यानं तुम्हाला काय दुसरा म्हणजे त्रास नाही किंवा प्रॉब्लेम किंवा बाहेर जायला यायला तुम्हाला काही अडचणी असं काय येतं का
नाही तस काही नाही म्हणजे जे
अ माझं हेचं काम जे आहे शिलाईचं जे काम आहे ते कंपल्सरी काही रोज आ आहेच किंवा असतच अस काही नाही हे काम कसं जास्त आपले सणशुध असते म्हणा किंवा काहीतर कार्यक्रम असतो त्यावेळेस ती कामं असतात मग ह्या अशा ऐन टाइमाला जे आहे पण स्वयंपाकाची जे काम आहेत ते रेग्युलर असतात ती ती मला कवर होतात त्याचं काही एवढं मला नाही वाटत मग तरी काय काय मेनू तुम्ही बनवता स्वयंपाकामध्ये
आता स्वयंपाक तसं मला पाच जणांचं द्यावं लागतात किपिन त्यामध्ये मी त्यांना तीन चपात्या एक एक भाजी एक आमटी एक भात हे रोजचं रुटीन असतं आणि काही एक दोन दिवस विषय त्यांचे असतात ज्यावेेळेस आपण त्यांना नॉनव्हेज जेवण हे द्याव लागतं. नॉन व्हेज
दोनदा म्हणजे आठवड्यातनं दोनदा तुम्हाला द्यावं लागतं
हा आठवड्यातनं दोनदा म्हणजे एक दिवस पूर्ण नॉनव्हेज देत असते आणि एक दिवस जे आहे ते मग मी अ अंडी वगैरे असतात ते बनवून देत असते बाकी मग अंडी जरी केली किंवा नॉनव्हेज जरी केले तरी ते तीन चपात्या भात हे कंपल्सरी
पाहिजे
पाहीजेच
मग ह्या डब्याला तुम्हाला मार्जिन मिळते का
हो एखादं जर असलं तर मग नाही होत पण एकदम मला पाच डबे असल्यामुळे त्यामध्ये मला मार्जिन मिळतय आणि खरोखर त्यामध्ये फायदा ही पडतो आणि कस वसुलीला म्हणजे असं त्यात अशीआवड पण असते आणि स्वयंपाक हा ते करणं हे असतच तो रोजचा स्वयंपाक तीने करायलाच पाहीजे असा एक विषय असतो ह. त्यामुळं काही एवढं त्या कामाचं नाही काही नाही एवढं वाटत हम
हा हा म्हणजे घरी बसून एकंदरीत तुमचा व्यवसाय खूप छान चालू आहे म्हणा
हो हो एकदम मस्त असतं आणि आधी मधी नॉनव्हेजच्या पण ऑर्डर असतात बाहेरच्या ज्या म्हणजे एक पाच लोकांचं जेवण, दहा लोकांचं जेवण किंवा बिर्याणी च्या ऑर्डर असतील तर त्या सुद्धा मी घेते.
म्हणजे घरात बसून एक आधार तुम्ही देता. मग बिर्याणीची ची वगैरे ऑर्डर असेल तर मला जरा बिर्याणीची रेसिपी तुम्ही सांगाल का व्यवस्थित? म्हणजे मी माझ्या पद्धतीने तर बनवतेच पण जरा तुमची पद्धत ऐकून घ्यायला आवडेल मला. हा तस बिर्याणी हे दोन प्रकारच्या असतात एक लेअरची असते. आणि जी एक असते ती झटपट बिर्याणी असते म्हणजे जस आपण मसाले भात वगैरे ज्या टायमाला अगदीच खरोखर जेंव्हा गडबड असते. किंवा फास्ट मध्ये जेव्हा करायचं असत त्या वळेला ती झटपट बिर्याणी मग त्यासाठी काय आधी तयारी ची जी कांद्याच प्रमाण जास्त असत. कारण कांदा आपण त्याला फ्राय करून ही टाकतो. त्यामुळे एक कांदा आधी पहिला बारीक कट करून घ्यायचा. म्हणजे एक किलोची जर तुमची बिर्याणी असेल तर त्याला एक पाच सहा तरी कांदे मला लागतात. कारण फ्राय जर कांदा केला ना तर तुम्ही चार कांद्याचा जरी फ्राय केला. तरी पण ते तळल्यानंतर एवढं एवढं सच दिस त्यामुळं काय पहिला कांदे आपण फ्राय करून घ्यायचे. आणि नाही पहिला कापून घ्यायचे नंतर टमॅटो कापून घ्यायचं हिरव्या मिरच्या ह्यात त्यामध्ये टाकायचा काही खडे मसाले असतात. म्हणजे तेजपत्ता लवंग म्हणा किंवा अ थोडसं
दालचीन, चक्रफुल वगैरे हे जे असत ते एक एक खडा मसाला आपण जरासं माग बाजूला काढून ठेवायचं.
सगळं कट करून झालं का चिकन आपलं पहिला हेज्या कढईत किंवा कुकरमध्ये कुकरमध्येच मी शक्यतो करते कारण कू कुकरमध्येच आपल्याला करणच सोपं जातं. पहिला कुकर ठेवायचा त्यामध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं. आणि नंतर मग पहिला कांदा जो आहे ज्यात तुम्ही एक सहा जर कांदे कापला असाल. तर त्याचे एक दोन कांदे तुम्ही पहिला त्यामध्ये आ ते
तेलात चांगले
अ म्हणजे एक काळपट त्याला रंग येवस तो पर्यंत एकदम पूर्ण करपूस तवर असं नाही. जरा काळपट हा हा बरोबरये. काळपट रंग येऊस तोपर्यंत ते चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि त्यात जास्त तेल ठेवायचं नाही पूर्ण तेल त्यातलं काढायचं. हा म्हणजे तेल ठेवलं का ते तेलकट होत असणार ना. हा बरोबर आहे त्यामुळं तेल त्यातलं काढून घ्यायच आणि तो एका कागदावर किंवा एका प्लेटे मध्ये पसरून ठेवायचा.
बरं.
पण त्यामध्ये तेल जास्त रा राहू नये ह्यासाठी काय करावं??
बर तेल जर तुमच त्यामध्ये जास्त राहू नये तुम्हाला असं वाटत असेल तर त्यात टिशू पेपर जे आस तो ना तर तर टिश्यू पेपरवर जर टाकला तो कांदा तर त्यातलं ते टिश्यू पेपर जे आहे ते पूर्णपणे हा बर पुढे मग त्या पेपरातच ठेवायचं का ते काढायचं?? नाही कुकरमध्ये आहे तसे तुम्ही तेल ठेवा त्यानंतर एक महत्त्वाची प्रोसेस म्हणजे
आलं लसूण
पेस्ट पहिला आपण करून घ्यायची ती मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले म्हणून आता सांगत आहे. हो आलं लसूण पेस्ट पहिले पाहिजे खूप महत्वाची ती पेस्ट असते. हा मग, आलं लसूण पेस्ट एकदा करून घ्यायची. त्यानंतर राहिलेला जो कांदा असतो तो घ्यायचा आत्ताचा जो आहे तो एवढा काळापण भाजायचा नाही कारण मगाशी आपण कांदा तो भाजलेला. त्यानंतर टमॅटे त्यामध्ये टाकायचे, मिरच्या पण चांगल्या फ्री करून भाजून घ्यायच्या. .
आणि मग चिकन कसं तुम्ही हे करता, म्हणजे चिकन बाजूला आधी मॅरीनेट वगैरे करून ठेवता का?
हा ती प्रोसेस जराशी आधीची आहे त्यामध्ये चिकन पहिला आपण पहिला चिकन करून घ्यायचं. त्यातले जास्त मोठे मोठे जर पीस असतील तर ते पीस बारीक कट करून घ्यायचे. त्याला थोडस आले, लसून पेस्ट लावायची, हळद लावायचा गरम मसाला लावायचा. थोडासा बिर्याणी मसाला हि त्यामध्ये लावायचा आणि हळद मीठ हे सगळं थोडस दही टाकून ते मॅगिनेट करायला ठेवून टाकायचं. पण आत्ताची ची जी मी रेसिपी तुम्हाला सांगायला लावली ती झटपट बिर्याणीची आहे आणि हे जे मॅगनेट मी तुम्हाला सांगितलं ते थराची जी बिर्याणी आहे. बोला, त्या थराच्या बिर्याणी साठी खूप प्रोसेस आहे. हा म्हणजे हि आता कुकू मध्ये फरक आसतो. हा दोन्ही मध्ये भरपूर फरक आहे आता आता जी आहे ती झटपट तुम्हाला एक पंधरा वीस मिनिटात पाहिली होती. म्हणजे थराची बिर्याणी थराच्या बिर्याणीला अक्षरश एक तास आप. मला पण द्यावच. मन. हा ते तांदूळ पण त्याच, वेगळ भाजून घ्याव लागतात. आधी शिजवून. घ्यायला लागत ना? हा मग तेच सांगायला लागले कारण . जे आपण मॅगिनेट करून ठेवलेय ते दोनला पण चालू शकत. या बिर्याणीला पण, त्या बिर्याणीला पण. फक्त हु जास्त करून हे मॅग्नेट जे करते ते . जस आहे तसं आपण केलेल असत. हम्म. मग कांदा, टोमॅटो, आपला आलं, लसूण. पूर्ण छान परतून झालं का त्यामध्ये एक आख्ख जर तुमची असेल तर दहा रुपयचा बिर्याणीचा
पुढे त्यात घालावीच लागते यात बिर्याणी मसाला कोणता वापरायचा म्हणजे कोणता विश आहेत आपले जे नॉर्मल, अ किराणा दुकानामध्ये मिळतात ते चालत. हा जे नॉर्मल किराणा दुकानामध्ये मिळत ना ते सुद्धा तुम्ही वापरता शक्यतो आर्यच्या किंवा सुहाना
चच आसतो.
अ ह्या मसाला पुड्या मी जास्त करून त्या वापरते आणि खरोखर त्याच्या बाकीच्या अ बरोबरीन म्हटलं तर त्या दोघांना टेस्ट ही छान आहे. जास्ती करून, आपल्याकडे आर्यच अवलेबल असत. हा आमच्या इथे पण ते मिळत म्हणूनच विचारलं. ह ती बिर्याणीमधे टाका त्याच्यानंतर ते जे चिकन आहे आपल ते टाका, त्यात थोडस पाणी टाकून त्यांनी एक पाच मिनिट ते शिजवून घ्यायचं चांगलं. तर ह्यासाठी तुम्हाला तांदूळ वगैरे आधी शिजवून वगैरे घ्या घ्यावा लागणार नाही. फक्त जेवढं तुमचं तांदूळ घेताय तेवढ माप पुण बरोबर घ्यायचं म्हणजे तुम्ही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
मापून म्हणजे कसं, म्हणताय. वाटीनं का, म्हणजे एखाद्या डब्यानं? आता माझं जे मेजरमेंट आहे, ते मी कुकरच्या डब्याचं घेते. एक कि लो जर मला, बिर्याणीचा भात करायचा असेल तर मग मी एक किलोचं माझं माप आहे. आणि मापून ह्यासाठी घ्यायचं की, नंतर आपल्याला पाण्याची काही त्यामध्ये, कमी- जास्त प्रमाणात येऊ नये. एवढाच त्याच्या मागचा विषय असतो. दुसरं काय नाही.
मग चिकन टाकायचं. एक पाच मिनिटं त्याला, छान शिजवू द्यायचं. पाच मिनटात चिकन शिजत का? नाही, पाच मिनिटात शिक शिजत नाही. पण आपण नंतर त्याच्या शिट्या काढणारच आहोत. त्यामुळे त्याला, जास्त काय शिजवन्याची गरज नाही. हा, बरोबर आहे. बरं मग, तांदूळ तुमच्याकडं कुकरच्या डब्ब्यानं, एक किलोच घेतात का कसं? हा, मला एक किलोची ती, बरोब्बर आमच्या पाच जणांमध्ये पूरतो. त्या पण बरोबर एक किलो तिथं, मापूनच घेत असते. आणि अर्धा किलोची चिकनला खरं तर, अर्धा किलोच तांदूळ घालतात. पण जास्त ते पीस येतात. त्यामुळे, मग आम्ही एक किलोला, एक किलो, अ किलोसाठी अर्धा किलोच घालत असतो. बरं, ते वेगळा आधी शिजवून वगैरे असं करतात, तसं काय करायचं का? तुम्हाला जर आमटी जर पाहिजेल असेल. म्हणजे फक्त बिर्याणी नको असेल. म्हणजे आमटी जर पाहिजेल असेल तर ते तुम्ही, आधी शिजवून घेऊन, त्याचा पिवळा रसा वेगळा करून, त्याची आमटी ही तुम्ही करू शकता. हा, बरं- बर. मग आता तुमची तेवढी कन्सस्टी सांगा.
हा, बर. मग त्यामध्ये मी काय केलं? एक किलो, बरोबर डबा भरून तांदूळ घेतलेत. अन् जे डब्याने आपलं माप असतं त्या डब्यानं, दोन डबे भरून पाणी घालायचं. म्हणजे, भात आपला हा बरोबर होतो. अजिबात अ म्हणजे, गीच पण होत नाही. फडफडीत पण होत नाही. आणि चांगलं त्याला बंद करून, एक चार शिट्ट्या बारीक गॅसवर घ्यायच्या. चार शिट्ट्यामध्ये आपला, क्लिअर होतो. हो, शक्यतो तीन शिट्ट्यामध्येच होतो. पण गॅस जरा बारीक ठिऊन, जर तुम्ही चार शिट्ट्या घेतल्या तर, भात आणि जरा व्यवस्थि चिकन हे त्यातलं आतलं जे आहे, ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने